हॅलो. आहो कॉल आला ना त्यामुळे करती.
हा
आवाज येत नाही का तुम्हाला?
नाही.
हा तुमच्याकडे आंबोळी डोसा वगैरे बनवतात का?
हो बनवतात की. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते
आम्ही तांदळाच्या आणि उडदाची डाळ वगैरे भिजत घालतो.
हा हा. हा बोला.
तांदूळ आणि उडीत असते ना ते आदल्या दिवशी भिजत घालत दोन वाट ति तांदूळ घ्यायचे आणि वाट ती उडीत घेत आणि ते भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी स सकाळच बारी करायचं आदल्या दिवशी संध्याकाळी घालायचं भीज
अच्छा!
आणि दुसऱ्या दिवशी ते दोनी मिक्स बारीक करायचा आणि संध्याकाळचं मग ते आंबूस पण तसच ठेवायचं, आणि आंबूस झाल्यानंतर मग तव्यावर बनवतो. आणि त्याच्या सोबत बटाट्याची भाजी वगैरे मस्त लागत.
अच्छा अ मग ते असं म्हणजे उडीद आणि ते तव्याला असं चट कोन वगैरे नाही ना राहत?
नाही, तव्याला तेल वगैरे लावून घ्यायचं नाही तर पाण्याचा शितडा वगैरे दिला ना तरी चालत. पाण्याची शिताडा द्यायचा आणि पुसून घ्यायचं. तवा आंबोळीचा तवा असतो बघा. तो तवा युज करायचा. आणि साध्या चौत्याने जर तेव्हा तो घासला ना तर खराब हो हो त्यामुळे साध तव्या ना घासायच नाही तर
हा म्हणजे सॉफ्ट जेच होत असतात तेच वापरायचे ना?
हा जर आपण परत कराय गेलो ना तर व्यव नीट होत नाहीत मग त्यामुळं.
हा हा हा.
आणि ते तेलान वगैरे उलटत्यात.
हा हा हा. म्हणजे आमची पण आशीच आहे थोडी पद्धत. आम्ही पण ना उडीद डाळ जे रेशनचे तांदूळ मिळत ना ते तांदूळ आम्ही वापरतो. नाही तर मग हे दुसरं तांदूळ आप म्हणजे दुकानात रेग्युलरला वापरतोय ना आपण ते. ते बासमती किंवा इंद्र इंद्रायनी ते ते थोडं चिकट असल्यामुळे ते व्यवस्थित होत नाही म्हणताना ते रेशनचच वापरतो आम्ही.
हा.
आणि आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जे म्हणजे बारीक हा म्हणजे बारीक करत असतोय ना आपण ह्याला मिक्सरला. त्यावेळेला आम्ही रेशनच तांदळा्चा जो भात असतोय ना, ते भात पण त्यामध्ये मिक्स करतो.
हा? आम्ही नई आम्ही पोहा केला तर मिक्स करतो. आता पोह्याने जरा कडक पण येतो ना.
हा हा. आणि आपन इडली वगैरे ते करत अस ना म्हणजे आंबवण्याच्या आधी. पीट आपण म्हणजे सकाळच्या वेळेला जर आपण ते बारीक केलं असेल तर, दुपारी बारा किंवा एक पर्यंत इडलीच पीठ तयार होत त्याच. मग इड आणि संध्याकाळच्या वेळेला जर आंबते ना पिट ते जास्त. मग त्या वेळेला आपण आंबोळी तेन करू शकतो त्याच.
होय मि इडली नाही कधी ट्राय केले. जास्त करून आंबोळीच. करतेय का तर इडलीचं भांड नाही ना माझ्याकडे.
हा हा हा. ते भांड व गरे नसेल ना तर आपण न आ जे चाळन असते ना घरी. त्या चाळणी मध्ये वाटीत सगळं सारन घालायचं आणि त्याच्यामध्ये उकडल तरी पण होतय चांगल.
ते कसं करायचं?
आ मोदक उकडण्याची चाळण माहिती आहे तुम्हाना?
हा.
त्या चाळणीमध्ये छोट्या छोट्या वाटीत जे काही इडलीच पीठ असतयं ते त्यामध्ये घालायचं. आणि मोठ्या पातेल्यात - - पाणी खाली घालून त्याच्यावरती म्हणजे जेवढं पातेल असते ना त्याच्या अ आपली जेवढी चाळण असते ना - - त्याच्या मापानेच अ - - पातेलं घ्यायचं. हा आणि त्याच्या पातेल्यात थोडसं पाणी घालून त्याच्यावर चाळण ठेवायची आणि त्या चाळणीवर - - वाटीत सारण घालायचं आणि वाटी - - त्यात ठेवायचं हा.
अच्छा.
त्या ते पण छान होतय तस.
हम्म ट्राय करते एकदा आता. मल तिकडं भांड नसल्यावर - - पण म्हणजे माहितच नाही ना ही गोष्ट - - कि असं पण होऊ शकत म्हणून
म्हणजे नसणारी अस काहीतरी युक्त - - त करून काहीतरी होऊ शकतयं. ह.
तेच. बरं झालं सांगि तलं मला तर घ्यायचं वाचल.
नाही म्हणजे त्यामध्ये पण होतय, जरा फास्ट होतय ते इडलीच्या भांड्यामध्ये.
हा वेळ लागणार, हा ना ते साईडने वाफ पण जाते ना भरपू - - पुर आणि वाफेवर शिजवायचं म्हटलं की वेळ पण लाग - -
हा. म्हणजे आपण झाकलेलं वगैरे अस - - तयं. पण साचाचं कसं थोड प्रमाण, हा झाक झाकुन पण राहत आणि एका वेळेला आपण जास्त इडल्या काढू शकतो, म्हणजे वीस, सोळा- - किंवा वीस ह्याच पात्र असेल तर आपण तेवढं - - काढू शकतो. पण याच तस हो जेवढं वाटा म्हणजे जेवढं चाळन असेल तेवढंच आपण त्यात घालू शकतो. तो म्हणजे एक पाच ते सहा.
हो आणि दोघांना किती लागतेय
होय काय, हा
दोन वाट्या घातले तरी लय झाले झाले
होय दिवसभर खाताय काय
हा दिवस परत करायची गरजच नाही लागली पाहिजे कुठलाच स्वयंपाक, हा दिवस जातो हो त्यात पण
हा हा
ते नाश्ता वगैरे करायचा म्हणला ना का दिवस निघून जातो त्यात समजतच नाही
हो त्याची पूर्ण सगळी तयारी करून घ्यायला लागते
हा आणि परत मग ते स्वयंपाक म्हटला की अख्खा दिवस त्यात जातो तसं समजतच नाही, मग त्यापेक्षा ते नाष्टताच फक्त काय सा
हा हा
अण मसाले भात वगैरे बनवायचा झालं मंग काम
होय लगेच होतय असं वाटतय पण ऐक ऐक एकदा संपूर्ण जेवण असलेलंच बरं
हा पोटभर ते डबल डबल खाऊ वाटत पण जेवणाच कास आपण एकदाच जेवलो की टेन्शन नसते बाबा परत लवकर भूक लागत नाही आणि ते नाष्टयावर कस की बाबा दिवसभर हा परत तो अर्ध्या तासाने किंवा
अर्धा तासाने हा भूक लागते लगेच
हा ना ते जिरतो ना लगेच भात असल्यावर तांदळाच ही असल्यामूळ
आणि काय आवड करायला तुम्हाला
तेच जास्त करते आणि डोसा वगैरे असते तेच आणि बिर्याणी जास्त चिकन बिरयाणी
हा हा
बिर्याणी तांदूळ नाही मी यूज करत आ इंद्रायण तांदूळ असतो ना तो युज करते चिकट चिकट मण त्याची चिकट वेज बिर्याणी छान लागते तुम्ही काय करता अजून
अजून ते घाऱ्या वगैरे असतात ते करते
का म्हणजे कोणत्या भोपळ्याच्याच ना रताळ्याचे पण करतात ना रताळे
हा त्याच्या पण करतात त्याच्या पण करतात पण आम्ही काय जास्त नाही करत ते भोपळ्याच्याच असल्या तर तेच करतो जास्त
भोपळ्याचे त्यात ना
हो ते कसं आधीपासून त्याची सवय असल्यामुळे तेच छान वाटतय
हो पहिला असायचं भरपूर मी नाही कधी केल्या. तुमच्याकडे असतात म्हणजे आई- ने करताना एकदा बघितलेले फक्त मी घारी
हा- हा हा -हा
ट्राय नाही केल्या स्वतः कस काय खाऊ वाटेल तर आई दे- ते ना करून. आईला म्हणलं
जवळ आहे काय गाव तुमचं.
नाही लय लांब आहे. हा अ अं एक तर दीड दोन तास लागतात याईला आईला माझ्यापशी.
तेवढ्यात आपण कितीतरी फ- तयार करू शकते
हो ते आहेच पण सिटीत म्हणलं की लय भेट. भटत नाही ना इकडं असं. गावाकडे कस भरपूर असतेय. गावाकडे मुले काय, पण आपण करू शकतो. तो,
हो आणि मिळतय सगळं, पटापटा
पटापट. इथ जायचं, बाहेर परत घेऊन यायचं ते भेटलं तर निम्म अर्धे खराब होणार.
हम्म हम्म.
त्यापेक्षा आईच देते, करून बऱ्यापैकी.
हा हा.
चालतय मग, बोलू परत. आ बोलूया परत मग, हा बाय.
ठीक आहे चालेल बाय.